हॅलो. हा आवाज येतोय आहे ना? हो येतोय येतोय.
हा बोला ना.
काय म्हणताय पाऊस पाणी तिकडचं? तुमच्या इकडचं, आहे का पाऊस?
ईकडे काय पाऊस थोडासा. थोडा चालूच आहे थोडा थोडा.
ह आता आमच्या इथे पण थोडासा थोडासा पाऊस आला जास्त नाही येते पाऊस.
हम्म हम् उघडतो, येतोय चालूच आहे.
हो हो हो हो हो. बरेच दिवस मध्ये जरा थोडा एक दोन दिवस गॅप पडली. आता जरा आज थोडासा लागतोय पाऊस.
हम् हम् नाही, आमच्याकडे चालूच होता.
जेवण वगैरे झालं? ह ह अ ह ह निवांत वेळ. मिळायला जरा हो आता जेवायच आहे. कॉल झाल्यानंतर बघेन मग, ह. ह. ह. म्हटलं कॉल आदी पूर्ण करूया ना, जेवढं होईल तेवढं बरं, बाकी ठीक. बाकी काय नवीन उपक्रम काही? छंद वगैरे नवीन उपक्रम. हो जरा गेले होते गावाला गेले होते, गावाला- गावाला गेले होते. जरा आठ एक दिवस गावालाच होते, त्यामुळे नेटवर्कचा जरा प्रॉब्लेम होता. तिथं अजिबात नेट नाही ना नेट, काहीच कॉल वगैरे काहीच होत नव्हतं.
प्रॉब्लेमेच येतो गावाकडे.
हूं....... नेटचा खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे अजि अजिबात म्हणजे अजिबातच आपण अलिप्तच राहतो मे म्हणूया असं. असं म्हटलं तर का वावगं ठरणार नाही.
हा, ना. हूं... आणि पावसामुळे पण होतंय, कारण आहे ना मागे पावसामुळे पण होत होतं इकडेपण.
हं.. ह.. हं...
पाऊस येतोय ना.
पावसाळी डिस्टर्बन्स शहरात पण होतोय, डिस्टर्बनस येतात ते पावस त्यामुळे थोडा फरक पडत असतो, खूप बारा वगैरे व्हायला लागले ना, तिथे राहिले होत बर झाडी- बिडी पडतायेत आता वारा पण मगाशी खूप जोरात होता एकदम.
हो, ना.
हॅलो, वारा म्हंटलं खूप एकदम जोरात होता. हो, हो. येतो.
हा.. हा.. हा.. इकडे ना, इकडे ना म्हणजे चालू आहे पाऊस वारा वगैरे नाहीये, हवा पण नाहीये. चालू आहे थोडा रेमझिम- रेमझिम चालू आहे.
हा, हा, हा. आहे म्हणजे पावसाळा म्हळावा असा ऋतू आहे चालू.
हं, हं. ह. नाही ना पडलाच पाहिजे पाऊस, आपल्याला पाणी पण लाग तं तेवढं नाही पडला तर, पाणी कमी होईल आपलं. हो, ना.
तर शेती जरी नसली, तरी पाण्याचे साठे तरी मुबलक भरले पाहिजेत नाहीतर काय खरं नाही. नुसतं एक उंच -उंच इमारती आहेत आणि पाणीच नाही तर काय उपयोग त्याचा. हो, हो. गरजेच आहे पाणी सगळे तलाव भरले पाहिजेत. तर खरी, आमचं खरं तलावावर आमचं खरं. तुमचं शेतीच खरं तसं तुमच्याकडे असेल कदाचित तरी ते श तलावातून खरं पाणी पुरवठा होणार.
ह हो, ना.
बाकी काय नवीन?
बाकी मग पुर वगैरे आला असेल तिकडं तुमच्याकडे?
काय ते.
तिकडे जास्त म्हणजे असं पाणी पूर येतो.
नाही -नाही इकडे नाही येत पुरव पूर-वीर काही नाही येत. मिठी नदीला पूर आला होता कधी काळी तेवढाच, आता काय पूर-बीर आता सध्यास तरी काही नाही, हं.. तो खूप काय सव्वीस अकरा काय, सव्वीस एक जुलैचा पाऊस होता तो. खूप पाऊस तेव्हा झाला होता. दोन हजार मला वाटतं पाच- सहाची गोष्ट असेल बहुतेक.
हां हां हां हां.
खूप खूप झाला होता पाऊस त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला पण कठीण झालं होतं लोक मला म्हणजे अक्षरशा गटार गटारातून पोहतोयं की काय असं वाटायला लागल इतकी घाण आणि पाणी
कसं मुंबईकडे कसं होतं पाणी? म्हणजे त्यांना जायला जागच नसेना पाणी असं बझॉर्ब व्हायला जमेतर मग ते कसं बरोबर घरांमध्ये असं
ते काय असतं पाणी म्हणजे काय असतं गटारच गटाराची झाकणं उघडी असेल त्या गटारी असेल. आणि तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे खूप टाकल्या गेल्या असतील ना तर आणि गटारं साफ केली गेली नसेल नां उन्हाळ्यामध्ये पावसाच्या अगोदर मग ते काय होतं त्या पाण्याला जास्तच स्कोपच मिळत नाही पाण्याला स्कोप नाही मिळत तर काय होणार साठून राहणार ते. ज्याचा निस्रास झाला नाही तर मग ते तुडुंब भरतात म काय असं इतकी भरतात की म्हणजे आता पालघर विद्या साईडला खूप पाऊस पडला म्हणजे ते अं दोन- तीन दिवस शाळा बंद पण होत्या पालघर साईड ला
आता आसामच पण खूप येत होते नां आसामच पण भरपूर येते तिकडे पण खूप पाऊस झालाय.
पण आता पाऊस खूप झालेलायं ना सध्या नाशिक रडारवरचयं जानेवारी पासून रडारवरयं नाशिकि रडारवरयं.
हों.
कायी नां काय कारणामुळे चर्चेत असलेलंयं हों. हुं भरपूर पाऊसयं हों हों हों. मुंबई राजधानीच्या बदली नाशिक राजधानी करावी लाेगेल.
नायी आमच्या नाशिकला होतचं पाऊस, पाऊस चालूच असतो.
होंहों हों त्याच्यामुळे बाकी काय नाय. दर महिन्याला ते अस चर्चेस असतं ना, म्हणून दर महिन्याला काहीतरी कुठलीतरी बात तमी असतं म्हणून बाकी कायी नाही. म्हणजे असंच जस्ट मस्करी बाकी काही नाही.
सध्या ह्या असं चर्चेत आलंय ना नाशिक.
हां होतयचं ना कायी नाय कायी करणार नी बरोबर बरोबर.
हां हां त्यामुळे
बाकी ते नाशिकला होतं आमचं जात येण आहेच आम्हच चे रिलेटिव्ह पण फार थड एवढं नाही पण होतं पण तिथलं टेक्सटाइल चांगलंयं तुमचं नाशिक अं ते टेक्स्टाईलचं हे वस्तू चांगल्या मिळतात म्हणजे फॅब्रिक बेडशीट किंव्हा लेगिन्स वगैरे चांगलं मिळतात आणि ब कमी किंमतीत मिळतात ते आम्हाला ते एकदा गेलं तिथं आम्हाला एवढं ॲट्रॅक्शन‌ वाटतं की कधी गेलं नाशिकलाकी पहिले टेक्स्टाईल बघायला पाहिजे म्हणजे ते दुकानं असतात ना मोठ मोठ्ठी ते कृष्णा पु जा अशी म्हणून टेक्सटाइल ची दुकानयेत ते गंगापूर वगैरे रोडये ना. ते आम्ही ट्रॅव्हल केल होत मला आठ ठवत नाही पण त्या साईड ला कुठेतरी टेक्स्टाईल ची दुकानं जास्तयेत.
हो आहे ना, तिकडे गंगापूर रोडला पण आहे शालीमारला पण आहे हम्म. हे आहे
म्हणजे आणि चांगला माल मिळतो, क्वालिटी पण खूप चांगली आहे त्यांची म्हणजे बघितलं ते आणि होलसेल रेटने देतात न त्याच्यामुळे बरं पडतं मला वाटतं की तेच दुकानदार तिथूनच माल आणत असती अस सुरतला साड्या मिळतात तसल लोकं नेतात तसंच काहीसा प्रकार असेल कदाचित, आम्ही आपले असंच सहज गेलो होतो आम्हाला एका पाहुण्यांकडे जायचं होत म्हटलं गिफ्ट घेऊया काहीतरी. सहस्त्र एक्ससाइंशच दिसलं. आमची ननंद बोली के चला आपण काहीतरी बेडशीट सारखंच देऊया जे उपयोगी आहे. म्हटलं ठीक आहे बघूया जाऊन काय आहे ते तर आम्हाला भलतच भलत भलत आवडलं आणि खरेदी करायला गेलो एक आणि झाली भलतीच भलती खरेदी अस आणि आम्ही आम्ही तिघे उत्साही प्राणी आहोत ननंद मी आणि आमचे सासुबाई. असं दिसलं, की झालं गडबड झाली. आता मजा मग आता पण त्या म्हणतात, की चला चल नाशिकला म्हटलं हो चला चालायला काय ते कारण पाहिजे उगीच आपल कोण सोडणार आहे नाशिकला जायला काही तरी कारण पाहिजे न, उगीच कशाला? अ हा आवडतं त्याला बघायला तरी आवड या वयात काय का एवढं हे नाही लागत वस्तू एवढ्या. पण आवडत बघायला. चांगलं चांगलं दिसत आ हा ते आहे आणि हा या वयात कसं होत आय टी एस एअर सोड पण काय होतं घराच्या बाहेर फारसं म्हणजे चालताच येतं पण पडायला बाहेर मिळत नाही ना बघायला मिळत नाही, गाडीतून जरा फिरलं की मज्जा वाटते, बाहेरचं दृश्य दिसत बरं वाटत. फिरताना जरा आणि ओल्ड लोकांना जरा वाटतच बाहेर फिरावस नाही तर घरात कंटाळ येतो, सगळे जातात बाहेर घरात कोण नसत मग खूप हे होतं त्यांचं म्हणजे पाहिजेच, फिरायला पाहिजे ना. त काय खरं नाही, हा स्वतः जाऊन येतो. काहीतरी कारणाने काहीतरी आणायला म्हणून जातो काहीतरी कर तो पण त्यांचं कसं आता या वयात हळूहळू चालणार मंग ते कुठपर्यंत जाणार, तरी ते रिक्षा बिक्षा करण्याचं काय करतात डेरिंग. कधी कधी जातात स्वतःहून हा तेवढं करतात कधीतरी असं वाट त्यांना तर जातात वगैरे पण ते आता का खर नाही एवढं अस आपण नाही पाठवू श क काय ठीक होण तेच असं होत ते.
नाही आता आणि हा हालचाल पण झाली पाहिजे शरीराची पण हालचाल झाली पाहिजे एक ठिकाणी बसून बसून ते कस अ पचन पण नाही होत.
नाही नाही नवीन डिश वगैरे काय ट्राय केलीत? काय पदार्थ नवीन?
अ
नवीन रेसिपी नवीन
नवीन तरी सध्या काही नाही हेच आपलं.
सध्या काही नाही पाऊस आहे ना, उपवास होता की नाही तुमचा एखादशी? शीचा.
हो होता ना, होता ना सगळ्यांचाच होता‌.
मग स्पेशल झाले असतील ना उपासाचे पदार्थ,
हा म काय शबुदाना वडा,
एकादशी दुप्पट खाशी असतंच ना. हा दुप्पट का नाहीय आमचा उपवास झालाच नाही त्या दिवशी काय झालं नेमकं मला जायला लागलं पुण्याला. अगदी म्हणजे अगदी कट्टुकट ठरलं त्याच्यामुळे म म्हणजे असा तसाही उपवास असतो. या कप्लसरी नसतो असली सुट्टी वगैरे आणि काय असलं तरच मी करते अदरवाईज नाही. त पण ते गेले त्यांच्यामुळे मग काय प्रवासात काय उपस विपास कुठे करत बसनार आम्ही. त्या नातेवाईकांकडे पण आजारी व्यक्तीला भेटायचं म्हटलं जाऊ म्हणजे, नाही जमलं त्यामुळे काही कारणाने, असं होत कधी कधी ड्रॉप होतो कधी कधी आपला हेचा,
हम्म हम्म
हा हा पाऊस पण होता आणि जाणं गरजेचं होतं परत भेटणं अरे दुसऱ्या ठिकाणी ते जाणार, म्हटलं आता जवळ आलेत तर भुटून घेऊ तेवढंच नाही परत जमेल न जमेल. त्यांच्यामुळे ते ऐन वळी नाही झाला उपावास उपसा ट घातला अस डोक्यात होत. पण ते नाही जमलं.
हम्म हो ना पाऊसच भर
बाकी काय नवीन, वडापाव आता पावसात जरा भजी कांद्याची भजी वगैरे जरा बरं वाटतं.
हो चालूच असत आमचं अ चालूच असतं. हो ना
झालं आता कांदे नवी खाली झाली म्हणजे शक्यतो कांदा खायचा नाही पण आता हल्ली चाल तर निदान श्रावण महिन्यापुरतं तरी कांदालं असून नाही मग, पुढचं पुढे बघू, एवढं तरी पाळायचं जमलं तर पाळायचं ते- पण का हो धन्यवाद करु का कॉल करू नंतर उद्या चालेल करते.